हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा ताई, आवाज येतोय? हॅलो, हॅलो हॅलो,, ताई आवाज येतोय का?
हो येतोय.
हॅलो.
हॅलो येतोय आवाज.
हा हा येतोय ना, काय म्हणताय क कशा आहात? हॅलो -हॅलो ताई तुमच्या इथं रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं,, हॅलो हॅलो हॅलो-
येतोय येतोय आवाज, थोडं बॅक गेला ना की मग रेंज जाते.
असं आहे का अच्छा अच्छा, अच्छा बरोबर काय म्हणता कशा हात? परत रेंज गेली,, हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो,, हा येतोय आवाज मला येतोय.
हा तुमचा आवाज मध्येच जातोय.
हो ते थोडं बॅक गेल्यामुळं होतं तसं.
असंय का अच्छा अच्छा अच्छा, कुठु कुठून बोलताय तुम्ही?
मी पुण्यावरन बोलते.
अच्छा अच्छा पुण्यावरून का ओ के ओके ओके मी सहज अह ग्रुप मध्ये बघितलं ना माझा एकच कॉल बाकी होता. म्हटलं च, म्हटलं चला फोन लावून टाकू.
हो का.
बरोबर काय म्हणता आणखी तब्येत पाणी. मी पनवेल
पनवेलवरन हो का.
बरोबर तुमचे झाले सगळे फोन कॉल?
हा कॉल वगैरे झालेत माझे माझं गुजराती आहे चालू पण गुजरातीचं कसं आहे कोण घेतच नाहीये माझे ते कॉल. ऍक्च्युली कस आहे अह हा गुजरातीमध्ये आहे.
अच्छा मग तुम्ही ते नाही करायला पाहिजे होतं ना गुजरातीच आहे ते.
ते मला टास्क आलेत ना मग मी नाही काय करू शकत आणि कम्प्लीट करायलाच लागणार ना आलय म्हटल्यावर.
नाय मग त्यांना तो ग्रुप वर मॅसेज टाकायचं ना तुम्ही तसा.
मी केलेलं तस
मग ते बोलले का असं की नाही होणार असं. आवाज गेला ताई तुमचा.
मी पर्सनली मेसेज केलेला, हॅलो.
हा हा पर्सनली केला का त्यांना मेसेज
हा तर ते म्हटले जे आलेलं असत ना काम ते पूर्ण करायला लागणार तुम्हाला ते तर तुमच्या मनाने नाही होणार तसं म्हटले हा मग म्ह टलं ज असू द्या मग मी केलं ते म्हणजे मी कसं अह घेतलेत ते जस आपण दोन लोक आपण संवाद करतो त्या विषयावर मी बोलले दोन लोकांशी म्हणजे जस तुम्ही आणि मी बोलते त्या टाईप मी केलं ते तर आहे माझ्याकडे म्हणजे ऍक्च्युली जी अह गुजराती भाषा आहे ना ती मराठी सॉरी हिंदीमध्ये ट्रान्सलेट आहेत.
अच्छा हा हा हा.
तर ते आपल्याला वाचता येते.
हा हा हा हा.
हा मी तसं केलेलं आहे. तर तुम्हाला येणार का तसं मी जर तुम्हाला पाठवलं व्हॉट्सअपला तर
तर म्हणजे कसं करायचं मला सांगा परत सांगा मला.
हे बघा जी गुजराती भाषा आहे ना ती म हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे मी हो जे म्हणजे आपण जे कस घेतो तस त्या टाईप त्या टाईप ऑन लाइन हां तर आता जस आप पण मराठीमध्ये बोलतो
बरोबर हां हां हां. अह ब क त अह गुजरातीमध्ये बोलायचं थोडक्यात असं. ताई आवाज गेला तुमचा. हॅलो! हॅलो हा आता आला आवाज.
तुम्हाला व्हाट्सअप ला पाठवणार ते बघून तुम्हाला बोलायचंय
हा हा चालेल ना येईल ना तसं.
हा म्हणजे एक नंबर आणि दोन नंबर असत तर एक नंबर मी बोलेल दोन नंबरला तुम्ही बोलायचं.
ओके ओके ओके ओके हा येईल ना तसं.
हा हिंदीमध्ये पण हे त्याच्यानंतर आपण मराठी भाषा कशी आपण इंग्लिशमध्ये आता आपण साधारण हे व्हॉट्सअपला मेसेज करतो, काय करतोय काय करते, तस मी अ गुजराती भाषा ही इंग्लिशमध्ये पण केलेली आहे. म्हणजे आपल्याला वाचता येतं सिम्पल भाषेत आहे आपल्या,
असं आहे का चालेयचं आणि ना जमेनला जमेनला काय हरकत नाही.
आपण कसं म्हणतो कुठे आहे, तर ते फक्त म्हणतात केम छो.
हा मजा मा वगैरे असतं ते हा हा हा.
हा हा हा असं आहे.
बरोबर
तर मी भरपूर लोकांना तसं बोलले पण मला सगळे नाही म्हटले मग आता कसं माझे जाऊबाई वगैरे आहेत ना मग मी त्यांच्याशी जेव्हा बाकीचे कॉल केलेत मी
बरोबर अच्छा.
ते एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट होतील तोपर्यंत ते बंद होणार नाहीये.
अच्छा ओके ओके.
असंय हा.
असा विषय आहे का नाही जमेल ना ते काही प्रॉब्लेम नाही.
हो तेच.
ते बघून बघून काय एवढं विशेष नाही ते. तुमचं माहेर कोणतं मग? जे अच्छा जळगावच्या का?
हो.
ओके ओके माझं प्रॉपर मी शिरपूरच हाय.
हो का हो तिकडं आहे ना.
हा हा शिरपूरच थांणेर.
हो का मी प्रॉपर जळगावचे म्हणजे माझं सासर पण तिथेच आहे भुसावल म्हणून,
बरोबर भुसावळ मग जळगावला मुक्ताईनगरला एकदा गेलेलो मी हा ते आमच्या इथं शेजारी राहायचं ना इंगळे म्हणून त्यांच्या ते कडे हा.
हो का मुक्ताई नगर आहे ना भुसावल तालुक्यामध्ये येतय.
अच्छा हां हां हां बरोबर.
हो हो
बरं जवळचं मग गाववाले निघाले की,
हो गाववाले निघाले.
तर, काय तुम्ही म्हणजे अ घरीच असता का काय ऑफिसला वगैरे?
नाही नाही घरीच असते मी.
अच्छा अच्छा असा आहे का अच्छा अच्छा अच्छा.
हो
बर बर चांगलं हाय.
हो बाकी काय तुमच्याकडे पाऊस वगैरे? हम्
घरात कोण कोण असतं.
घरात आम्ही दोघं असतो. आणि दोन मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगाय मला.
असं आहे का, अरे वा. इकडे पाऊस आहे, इथ चालू आहे म्हणजे.
हो का, आता मना अ गावाकडे आमच्या तिकडं नाशिकला, त्याच्यानंतर जळगाव वगैरे भरपूर पाऊस सांगितलाय, चार दिवस आता.
अच्छा असं आहे का, नाशिकला माझे काका राहतात श्रमिक नगर.
हां हां.
हा हा तुमचं कोण राहतं का नाशिकला.
असतात आपले भाव चुलते वगैरे माझे.
अच्छा, अच्छा, अच्छा. बरोबर बरोबर हा महिंद्रा वगैरे इकडं तिकडे कंपनी हाय ना.
तेच ना.
बरोबर.
माझे मिस्टर पण तिथेच आहे कामाला इथे पुण्याला.
असं आहे का, कुठे पुण्यामध्येच का.
हो महिंद्रामध्ये.
बरंय मग.
हो. असय, नाशिकला पण आहे त्याचे प्लॅन तिकडे कंपनीचे.
हो नाशिकला आहे ना, श्रमिक नगर साईडला आहे सातपूर.
हो बरोबर सातपूरला, सातपूरला येतात ते कधी मशिनीला वगैरे काही प्रॉब्लेम आला ना. मग तिकडे येत असतात, मधून मधून.
बरोबर बरोबर ते आमच्या. सातपूरला पण घर आहे, शमिक नगरला.
हो का.
हम्म अशोकनगर, श्रमिक नगर माहिती आहे का तुम्हाला.
ऐकलंय मी कारण हे सारखे जातात ना, सातपुरच ऐकलंय मी.
बरोबर बरोबर, हा मग सातपूर एमआयडीसी आहे ना ती.
हा म्हणून मग तिकडं, आपण नाशिक ला असं नाही गेलेले कधी.
नाही का, हा हा हा हा.
काय म्हणता बाकी.
बाकी सगड मजेत आहे खूप. नाही जॉब नाही करत मी. ते कस आता घरी असल्यावर मुलांनाच बघायला लागतय ना.
हा हा, बरोबर बरोबर.
असंय. आणि माझी मोठी मुलगी आहे, ती आता फिफ्थला आहे. तिला सोडायला जा परत आणायला.
हा बर तीच तु तो तुमचा जॉब झाला.
हो त्यात आणि दोन वर्षाचा छोटा आहे, ना माझा अजून.
हा हा हा बरोबर.
त्यामुळे मग नाही होत बाहेर.
हा बरोबर बरोबर. त्याच्यामुळे जमत पण नसलं.
नाही ना. तुमचं काय फॅमिली वगैरे?
हो मी आणि माझे आई वडील असतात आणि बायको.
होय.
मुलगा आहे हा एक दीड वर्षाचा मुलगा आहे.
हो का.
हम्म
हम्म हम्म हम्म म सगळे तुम्ही जॉईंट फॅमिली म्हणजे.
नाही आज आई नाही आली नाही नाही काय बोलता.
आई व सॉरी जॉईंट फॅमिली आहे का तुमची?
हो हो जॉईंट फॅमिली. हा मी पण आता च आलो जॉबरून.
हो का.
हा..
कंपनीमध्ये आहे का तुम्ही?
हा कंपनीमध्ये, मचे माझी जनरल शिफ्ट असते नेहमी. पण आज आलो घरी म्हटल महिन्याचा शेवटचा दिवस होता.
बरोबर, नाही बरोबर आहे ना तेवढा आहे. रोजचं काय तेच असतंय दगदग दगदग नुसती.
हा म्हटलं चला जाऊ एक वाजता आलो मी घरी. हम्म
तुमचा मुलगा आहे का मुलगी म- तुम्हांला? हो का बोलतो का मग.
अ नाही पा पा पा चालू असत त्याचं.
हो का.
हा अजून बोलाय नाही लागला चालू पहिले तर असं वाटायच कधी चालेल कधी चालेल आता चालायला लागलं तर- ऐकतच नाही तो हा नुसता बाहेर पळतो.
होय. आता पावसामुळे पण कुठे बाहेर वगैरे काही जाता येत नाही म चिडचिड करतात भरपूर आता घरात.
खूप खूप आईवडील पण गावाला गेलेत आता. आणि त्याला मग त्यांची खंत लागली.
बरोबर
बाबा बाबा बाबांचा लाडका आणि- ह
काय नाव वगैरे ठेवलंय बाळाचं तुम्ही?
मितांश, मितांश नाव आहे.
मितांश छान नाव हाय. एक
काय म्हणता बाकी नवीन मी म्हटलं चला एक अ मी सहज असं पडलेल होतो बेडवर चला चला कोणा कोणा कोण लावू को एकच कॉल बाकी होता माझा कोणाला लावू कोणाल लावू नाव दिसलं म्हटलं चला एक लावून बघू
हो का
उचललं तर ठीक नाही तर हा थँक मला पण छान वाटलं
हो ठीक आहे चालेल
चालेल चालेल
व्हॉट्सअप ला करते कॉल तुम्हाला सॉरी मेसेज
हो हो मला व्हॉट्सअपला करा मग आपण आता कधी वाजले चार सव्वाचार झाले ना हा मी पावणे पाच वाजता मी मग तुम्हाला करतो हा पावणे पाच वाजता मी तुम्हाला म फोन करतो मला टाकून ठेवा मी तुम्हाला वॉटसअप कॉल करीन पहिले
फोन ठेवते मग तुम्ही
हा हा मला पाठवून ठेवा हो हो हो चालेल चालेल
झाले की कॉल सॉरी मेसेज करा मला
हा मेसेज करतो नाही तर व्हॉट्सअप कॉल करतो मेसेजच करतो हम्म हम्म ठीक आहे ओके बाय